जेवण करा
जेवण आहे मी डबेरी आणली भुकाने एवढ्या
तोच
मली हुशीर दलतत
हा का पाऊस नाही य ना आज एवढा
काय सांज आव युरल ना
हा बड त चालूच मणा
हम् काय सांगा येत येता काय
हा भरोसा नाही त्याचा
हे बीसरालाज कादा पणणारार
हा तुमला म्हणलं तर या आमच्याकड तू
ह असतन म दूघतो तला असस्तवन म
तुम्ही कुठे आल्या
मग कस काय बजबरी या काय
उद्या म
उद्या काय काय कसंय उद्या उद्या तू आमच्या इकडे या मग परव येतो हा हा हा तटच वांदाच ना
हा आमच्याकडचे वांधाचे आध
मग येऊन आम्ही तिकडे मळ्यात चमट बांधाला आम्हाला मळा पाहून देत तुमच कसं घेत
हा या मग मला पाहायला घर घरी तर काही येत नाही आता तुम्ही तस तस घरी तरी याशनी घ्या
एक दिवस आमच्याकडे या मग पर्वतुमच्याकडे येऊ त्या बायला वि्याहणू लाण्या घते ह न उद्या
हा
हम्
तुम्ही ललेले तुम्ही लले लेट गेल होती बांधाला
हा लेटच झालं भाई त्याला एक तर बांबू लावलेली पोच येत नव्हता
हे पावसाच्या आधी लवकर जरी हे करेल असतं ना लवकर येल होत चांगले राहिले असते ते
चांगली आहे ब ना हे चार तास कसे झाले खाली
हा ती म त पाणी अस इथून उातून जाढ ना
नाही नाही सागाच्यान झालतीि काय मी चा उर त्या लोप टी
हा
म् किती राहील गोपी लावाची
गोबी काय होऊन जाई ना आज
ह नाही याऊद्या आमच्याकडे सगळे सगळे
सर सरी येवलग
हा मी सगळे येतु मी या हो घ तीन गया आ परव मग आा
आणनच पर वर कामे म्हणल
त्या काय
उ् ाातने तोंद्यानणार
बरं बर या मग सांगून देई ना आपल्या स काळे
हा त्या ना आजचे दिवस सु ठी घ्या पाहिला परावन
हा
आताता पोर म्हणते ल की घरीच नाही रा घरीच नाही राहायचं म्हणत
कपूरंत अदल
हम्म तेव्हाण त्याला ग आम्हाला सकळीश
आताच्या मम्मी ी ना आताच पोर राहले
हा मम्म्या काय मम्मी म्हणते कामाला चालला तर पोर म्हणते नाही बा आम्ही नाही येत पायभारला
हा हा मग बरोबर आहे ना
ह
मला वाट आमच पोराश शि ळािकमच हुशार होईल
हा तुमचे आमचे काय वेगवेगळ एक काय
म आता ला आम्याल जा हुशारात
मोठ नाही मोटाल जावायला वाट म्हटलं आपले शिकले आता लहान लयचे आहे ना
हा कडे मुडे भई आ काय
हा येढे मुडे काने येे मुडे
ह भाजी काय खाऊ घी हा हो का
सांगा
तुला वाटलं खाली त का आलं कधी मारी ना काय
एवढे मोठे मोठ्या ना आवाज देऊे रे मी तर शेवटी फोन केला बरं आता
ऐक शिल्लक येऊ काय
फोन करत का भाजी आहे ना
हा हो काम बाजीच काकाय मग
भजिस् का कांदे इ
कादे ख आ आहेला
हाय ररिकम पोळीन पोट वापरलं कीपरलं काय पोरी सन नाय होईनात नाय तुम्हाला म्हणलं पोलि सन निवाय ना ना
नाही म्हणाले मग मी बाजरीे
हांका मग भाजी बी नाही खात का
नको भाजी नको भाजी नको.
दर शिक पेऊून घ्या ना बाजी पोट कमी होईल ना
बरं बरं घेऊ येऊ इकडे हे गेली अ माणण्याची होते असी ओडून घेतलेय ना ल भारी त
काय तू उडून घेतलंय
मग तोडून नेले घरी ना त्याला गिलगस पातने ये काय र्या
हा का कुणार सापड मकंद अर्ध काय स सारे नेणार होते काय तुम्ही तोडून
मरेल होत नाणार प मग दोनच्या ठेवाचे ना घरी आम्हाला माहित होत ना तुम्हाला माळ्या तीवर आल्या
दोनचार ठेवाला ती बारून असले का बाहेरून ती दोनचार मग ल लांबून दिसते सुटले सुटले म्हणून ठेवले बाहेर मध्ये पाजवून तुम्ही
होव का नाही घरात यावाच्या निड्या पात्रामध्येध
पत्र माहहिती मला कुठं ते खाल्ले उंदरा्या बिंद्रान तर काय करते का म
मोठ्या तवाल वाटले लई खई मही जाऊ
नाही ते उंदर खाल्ले जर मध शेड मध तर कस त्यालम लागतो.
हा तेती आ म्हण
मग त्याच्यामु मध्ये ठेवले नाही आता ते यालातच गुसा तुम्ही आता चांगलं
हम् बर बर यालातच हो जा-
त्यात भाजी करून का लागल तर
कायची पानाची का फुलाची
हो पाण्याची खा पाण्याच्या आवडत असेल तर तर फुलाची खा
ह हा तस मला गिलक्याची आवडतच घेत गेली आता फुलाचीच कर
कारण मग फुलाची का चटणी कण चांगली चटणी लागत अस भारी
हती
पण मग किडे आळा गे पहकरी
हा यच झालेच. तर मुद्दम ठुले अस मुद्दम ख्याले अस तो हळा
गिलक्याला झाल्या म्हणलंताव ते म्हणजे फुलाला काय झालं
हा ते हाय ना माणस सारती माणस ते गिल चचेष्टा वा
पहा बरं माणसं ठिका नाही
मक अस असण
ते पाऊसाळात ना खराबच होते या दिवसात गेले असल कुठं गावाला
गावाला जायल तिला फडकलीवर का गावा लागे नाहीच बोल सांगायलागता गड
मग काय आता काम नाही तरवरर लोक गावाल जोन तिना
का?
इकश भाऊ सांगा घेत रय गावा ती म्हणून.
हा तुमच्याकडे आहेत काय काम.
ये त बांध नाही ये.
निीसतमबटी बांधली त्या का दुसरं जादा काम पाहिजे असं. थोडस घिथे तबट बांधास.
अर त्या अफर भरस म भाई.
नक्कीि थोडे नव तरी बी. एवढे पाच सहा माणसं असले तरवज होऊन जाताते. जा जाल्यावररची गरज असली पाहिजे असं काम पाहिजे.
भारी वारी मिर चकडू म. मिरच्या तूडू ना.
मिरच्या का त्याला मिरच्या नाही आता फुलं ला मसती.
मिरच्या फुल ला
जादा मिरच्या सांगाळय पाहिजे ना.
हो तुमच्या गेले खाय.
मिरची बी अस कट अं.
तुमच्या आहे का गला हं.
आमच्याकही कामच नाही जाय सारखे जेव आता आम्हार आता काढून टाका चेऱ्या.
तुमच्या ल निघल्या ना ग पहिल्यांदा आमच्या निघल्यास नाही ना.
ले काय. निघल्या हो ते बाजारावर थोड जागे थोड्या थोड्या आणि ते तुमं काय. दाा दिवस्तू वाडे जात नाही त्याच्यामुळं.
हा ते आय म्ह. आरत लकेशंग. नम चार दे अल का इसणंद इलला.
हा. याला मुहळ झाला अस.
टरबुज लावला होते ना.
डला खु तूत नव्हती खायलाही र.
नाही प मला नव्हते आवडत एकटरबुज.
नाहीई. बरला आवडत ते ना खाल्ली पोटपत.
जादा तेव्हाण त्या ल के मी एवढी मोठी गाडी जर असली बरल मी खांगी.
हा औफग हडया ना चिखाय हळ.
मग आता टरपुजची गाडी खातात नाही टरपुज.
ह हव का.
मला नाही आवडत एवढी. तुम्हाला आटलं कुठ रिक माखी नाही आवडत नाही आवडत स. झाले नाही झाले.
म फिरादाय करत तर ना मग सांगा दय आवडत नाही आ. देवाला काय ला गेली देवा देवालातले आज ते हऊस. यावण नसती गेली तर काय आला नसत ग.
हो देवाला जालाग होत थोडी ये कामच वाात्या काय.
अ तो कामातला कामच म्हणते कामच पाहतय का.
मग आता तुम्ही कामच पवारल बरं.
मता काय कररती. आम कोण येल ना आपल्या. काम कोण केले ना पटायचं सुून आल्या का आपल्या सनू आले हार येते द दुख. होर येते दहा दुपार आणि ते लागली तार वडाला.
द दुपर म्हणजे जा कामास टाइम झालता वाच त्या ना.
हा ते कर र.
लवकर लवकर आल्यावर काय रिकम म्हणजे आता काम होऊन जात.
हा सुलती सारखे सापड म्हणलं
मग तप पडतार राणारर चंद चुलतीच चुलतीच ढिली आहे मग परत राहणारचे त आपण ज मग ते तर आहेचे कोणावर जाणारे दुसऱ्यावर थोढ जाणारे पावा म सांगितलं नाही का फिरून येत फिरायला गेले पोरं.
ना अगेन य तिरला. पोरायचं काय पोरायच चुल त ला. कि फिरायला पोर आणि इकडे मोठायले चुल ते अ जाव आम कर करून मरत. तेन.
नाही मरत अजून लय बाकी अजून. ल पाहाचंय अजून. नाही नाही अजून जात एवढा तान ना घेऊ ताण घ्या. काय मग लवकर जात माणस.
हव का..
मग त्यांना घ्याच हो तुम्ही. वई कधी काय म इं काणू. कधी काय करीन कानू असं नकता आणी आजूजूबर.
मला काय कर त काम पडेल रा म्हणस लागत तस.
नाही नाही ताण घेतला का आता आता लवकर जातो माणूस. मी तांगेवर ल पावरर.
तू ताण घेलास नाही बा तू वरायला ताण घेऊन घेत
उमा मग पोरायला कायल घेऊन द्यायचं त्या अज किती आयुष्य पडलं आतापसून स्थान द्यायला काय हे कारत गाने जाऊन द्या फिरून द्या जर्श फिरल्यावरच समजवत माणसाला कुठं काय कुठं काय नाही
उद्यापासून तर मी सगळे फिरायल जा मी काम करते
तुम्ही काम करते का नका तुम्हीला टेन्शन घ्याश ना आम्हाला देव करून द्यायच नाही काही नाही बोलीशान मग वापिस
नाही ना तूला देव करून दे ना
नाही नाही तुमही माझे बैलाा